हॅलो?
हा..
हॅलो, मॅडम.
हॅलो.
हॅलो, आला का आवाज-
हा! काय विचारणार होता. विचारा-
होय.
मला जरा, माहिती पाहिजे होती.
कशाबद्दल?
किती लिटरचा लागणारे, तुम्हाला कुकर.
हा, त्याची काय माहिती नाही आहे. मला लिटर- बिटरची. कुठलं बरोबर, परत दोन लोकांसाठी घ्यायचंय-
ठीक आहे, दोन लोकांसाठी म्हणजे दोन लिटरचा कुकर बस होते. दोन किंवा अडीच- हा मग ठीक आहे. अडीच लिटरचा कुकर घ्या तुम्ही, मग आपल्याला हॉकिंग्स मध्ये पाहिजे, प्रोफेशनल कंपनी का लोकल चालेल.
कुठला बेटर क्वालिटीचा हाय,
क्वालिटी जास्त करून बघायलाच गेलं तर, हाॅकींगची! चांगली पण त्याच स्पेड स्पट स्पेरपार्ट जे मिळण आवघड आहे. बाकी लोकल जर घेतला, लोकल येथे हाय क्वालिटी मध्ये चांगल्या टाईप मध्ये येणार तुम्हाला! हम्म हा हॉकिंग्स टाईप मध्ये, दुसर व्हेंटो म्हणून आहे. त्या टाईप मध्ये सेम येणार तुम्हाला, क्वालिटी वगैरे एक नंबर येणार बस दोन लोकांचं जेवन सहज होतय त्यात.
अ गॅरंटी वॉरंटी काय हाय त्याची
गॅरंटी एक वर्ष गॅरंटी असते अ जे आपला कुकर आहे म्हणे तुम्ही जे मेटल घेतलाय त्याला फक्त बाकी मूठ वगैरे असते ते जे नाही तर बाकी स्पेअरपॉट वगैरे तर ज्या त्या वेळी बाद होईल किंवा काय होईल ते तुम सहा महिन्यान बाद होतच ते काय ना काय ते होतेच ते करायला लागणार तुमच्या खर्चात ते घ्यायला लागते बाकी सगळे त्याला गॅरंटी येत्या कुकर ला गॅरंटी येत्या मेन पार्ट ना गॅरंटी येत नाही ती साईड पट्टी म्ह व शिट्टी शिट्टीच बटण आपलं नट म्हणा ह
आणि त्याची प्राईज कशी अ असत्या म्हणजे कुठल्या कुठल्या कंपनीची कशी कशी
हम् एक वेंटो म्हणून हाय आणि एक द्वारका म्हणून हाय मग वेंटोच चांगलं हाय क्वालिटी ना ते जवळ जवळ तुम्हाला बसते बघा साडेआठशे पर्यंत बसते हाय क्वालिटी अ हा द्वारका म्हणून हे तुम्हाला बसेल साडेसातशे सातशे पर्यंत कमी जास्त करून सातशे पर्यंत जाईल बाकीे वेंटोच फेवरेट पिक्चर ना ख्छंछ श्च्छ
अजून काय काय क म्हणजे कुठले कुठले सामान हो भांडी वगैरे मिळते चा नाही हो होम डिलेव्हरी अवेलेबल आहे का तुमकडे
हा ऑनलाईन आहे परत होम डिलव्हरी पण आहे कॅश ऑन डिलिव्हरी पण आहे आपण कॅश ऑन डिलेव्हरी चार्जेस वेगळे बसतील तुमचं लोकेशन पाठवल्यावर आम्ही ते कॅल्क्युलेट करून सांगू तुम्हाला हम् ज्या प्रमाणं तुम्हाला ते नव्हे हा
काय जाग्रमा ना
त्याच प्रमाणं तुम्ही म्हणताय तुम्ही वेंटोचंच घेणार तुम्हाला भारी वाटेल आणि दोन माणसासाठी तर एक नंबरच आहे तो घ्या तम्हाला मी पर्सनली तुम्हाला मी सजेस करतो
ठीक आहे बघतो मी यांच्या घरी जाऊन डिस्कस करून सांगतो
हा ऑनलाईन परचेस करू शकता आपलं व्हॉट्सॲपला... आहे बिझनेस वॉट्सॲप त्यावर तुम्ही व्हरायटी आणि क्वालिटी पण बघू शकता
हा ह आहे आणि तुमच्या शॉपचा ऍड्रेस हो कळल का
फॅक्टरी रोड कबनूर
कबनूरला हाय का
हा कबनूर मध्ये फॅक्टरी रोडला सनी कॉर्नर च्या अलीकड हं-हं
काय मग मजा हो तिचे आहेत कमनर मध्ये.
हा
आं मम्मी त्यांनी कॉन्टेक करून सांगते तुम्हाला कुलाला
नाव काय आपलं मॅडम?
हं माझं नाव प्रीतीशांग धान
हम्म ठीके.
हम्म
अजून काय माहिती?
आ अजून कुठले कुठले म्ह ज्या अजून अशा कुठल्या कुठल्या अं वस्तू मिळतात ज्या बाहेर कुठला सहज अवेलेबल होत नाहीत असे कुठले अं भांडी वगैरे मिळतात का?
हो मिळतेत कि सगळं मिळणार आपल्याकडं सगळे मिळणार मिक्सर, कुक्कर तांबा, पित्तळ परतच्या भांडी तेची मिळणार मेटलच्या ऑल मेटलच्या कास्याची भांडी पण आपण अवलेबल करून देतोय. पस भांडी हे लग्नाचा से अं संसार सेट काढून देते रिजनेबल रेट मध्ये होलसेल आपलं बंद आहे कारण होलसेल अं थोडं झालं बंद केले दृश्यात.
ठीक आहे. मग आम्हाला जस वेळ मिळेल जस आम्ही तुमच्या दुकाना अं व्हीजिट देऊन जाऊ. अं अजून काय लागणार असे तर घेऊन जातो. ताता कुकर आणि जरा मात तिचे भांडे मध्ये पाहिजे होतं. थोडंफार
आणि करूये की आप पण अवलेबल आहे आपल्या सोबतच्याचच आहे दुकान करूया ऑन- ऑनलाईन वगैरे पण नाही पण आपण घरपोच डिलिव्हरी देऊया आमच्याकडून. मला सिलेक्शन यायलाच लागणार ति तो झोपला कारण ऑनलाईन नाही आहे ना. फोटोवर वगैरे दिसत नाही मेन रे यो कस आहे मेन फोटो काढून, मेन फोटोग्राफी करून, मेन रीव्ह्यु देऊन बोलून सांगितलेलं ते जरा वेगळं आणि समोर येऊन बघितलेलं वेगळं.
हो - हो - हो बरोब बरं आहे सोळा तुमचं?
हम् त्यासाठी
हा चालतय अजून काय काय का मिक्सर मध्ये वगरे किंवा हॉस्टेल ला आता जर राहायला जाणार असे तर पीजी ला वगैरे असं लहान गॅस किंवा छोटी भांडी असं म्हणजे एकटी एकटी साठी वगैरे अस युज येण्यासारखं काय वस्त तो आहेत का
आहेतच आहेत आहेत आहेत छोटा गॅस मिळणार एक बर्नलचा गॅस असतोय अ त्याचा सेट तयार करून देऊ शकते तुम्हाला जे ज्या ज्यासाठी ज्या भाज्यांसाठी जे जे लागतील तवा अ पातेले परत त्याच्यावरचे अ झाकणं
हम्
चमचे त्याच्यावरचे भातासाठीठ आमटी साठी वेगवेगळे बाऊल म्हणजे आज वाटी आता एकटा मुलीला पाहिजे तर दोन तर पाहिजे की आता धुवायला टाकले
हा दोन किंवा चार वाट्या अस चार ग्लास जरी कोणी आलं. बाहेरच फॅमिली मेंबर्स वगैरे
सहा, सहा नको चार, चार धरूया. चार वाट्या, चार ताट चम च सहा घेऊया परत भा वाडी वगैरे दोन दोन बाकी आमटीचा एक. असून दे चालतय भाजी साठी दोन घ्या. चाकू अं चिमटा वगैरे तुम्हाला ज्या टाईपचा पकड पाहिजे, दोन्ही हाताचा पकडण्यासारखा फ्लॅट पकडण्यासारखा किंवा स्टँड पकडण्यासारखा असा दोन्ही पण मिळणार. तांब्याची भांडी एक तांब्याची भांडी म्हणजे फिल्टर पाहिजे असलं तर फिल्टरला अवेलेबल मिळेल करून देतो तांब्याचा लगेच हे बस आणि स्टीलचा बा स्टीलचा मिळेल बाकी भांडी व्हायला असली तर तांब्याची भांडी पण मिळतील मो हंडा अ कळशी वगैरे म्हणा किंवा तांब्याच्या तुम्ही जर समजा पाणी पेत असल तर तांब्याचच पाण्या सगळं ते आपण युज केलं तर चालतय पिप पायजेल असलं तर. वॉटर बॉटल
आम्हाला रेग्युलर शिगडी नको असती इलेक्ट्रिक गॅस वगैरे हवा असला तर त्याच्यावरचे भांडी किंवा इलेक्ट्रिक गॅस अवेलेबल आहे का?
हा इंडक्शन पण अवेलेबलय, याच्यावरची भांडी सुद्धा अवेलेबलय. प्रॉपर स्टील येणार स्टेनलेस स्टील येणार प्रॉपर एकदम स्टेनलेस स्टील रिअल स्टेनलेस स्टील आणि हाय क्वालिटीमध्ये येणार एकदम स्टँडर्ड क्वालिटी तुम्हाला काही त्याचा केमिकल युज किंवा काय पॉलिशिंग यूज असं काही नसणार त्यावर प्रॉपर जे मशीन युज असते ते असणार त्यावर आणि इंडक्शन साठी ते प्रोफेशनल यूज प्रोफेशनल मशीन युज करूनच ते बनवलेलं असतय ते क्वालिटी येणार आपल्याकड. मग दुधासाठी पातील व वेग सग
कम्पेअर टू यातलं कोणतं बेटर पडेल? साधा गॅसवरचं घेणं कि इंडक्शनवरचं?
जर इंडक्शन घेतला तर भारीचय तुम्हाला फक्त लाईट बिलची थोडी जास्त येतील किती? युनिट तुमच किती त्याप्रमाणे एक पन्नास युनिट एक्स्ट्रा धरून चालायचं फक्त एवढंच आणि पन्नास युनिट काही जास्त होत नाही तुम्हाला इंडक्शनच जास्त करून परवडणार. खरं एक गोष्ट आहे समजा एक दिवस लाईटच येणार नसली तर तुम्हाला बाहेरून करायला पाहिजे किंवा ऍडजस्टमेंट वेगळी करायला पाहिजे तुम्हाला. ही गोष्ट दोन्ही ठेवू शकताय तुम्ही. आता एक गॅस हाय तर एक गॅसय तै गॅस टाकीच्या ठिकाणी इंडक्शन युज करायचं. जेवणापुरत हम्म, पाणी गरम कराय पुरला वगैरे म्हणला किंवा गिजर असणारच घरात.
होय.
हा म गिझर त्याचं काय नाहीच मग हा म तुम्हाला चालतय गॅस पण ठेवायचा आणि इंडक्शन ठेवायच. गॅस इन्व्हेस्टमेंट एकदाच करायची आणि लागलं तसं लागला तर एक दिवसच लागणार आहे तुम्हाला. आठवड्यात ना एक दिवस धरून चाला पूर्ण महिन्यात ना चार आठवडे चार वेळा धरा, महिन्यांतन चार वेळा मग चार दिवस तुम्हाला एक दीड जवळ जवळ तुम्ही एकटं आहे म्हटल्यावर दीड महिना तुम्हाला गॅस जाणार दीड महिन्याची दिवस झाले
जास्त दीड महिन्यापेक्षा जास्त जाऊ शक
चाळीस पस
कारण आत्ता आत्ता आम्ही घरात चार जण राहतो तर आमचा गॅस दीड महिना जातोय.
हा मग तेचं दोन महिने धरूया आपण पण कधी अर्जंट काय लागलं गेले समजा जास्त गॅस लागला वगैरे तर त्यामुळं आपण दोन महिने धरूया. दोन महिने जवळ साठ दिवस झाले सात दिवस तुम्हाला मिळणार. साठ दिवस म्हणजे आता महिन्यात चार होणार म भरपूर हिशोब गेलाय हो तुम्हाला जवळ जवळ वर्ष वर्ष तर वर जाईल गॅस टाॅकी प्लस इंडक्शन रोजचा डेली वन टाईम इनवेस्ट मेट करायची गॅसला फक्त येवढाचं विषय आहे बाकी भांडी वगैरे इनकम इनडेक्षण ची घ्यायची गॅसला पण युज करायचं‍ हम्म प्रॉपर वाॅश ठेवाय लागणार तुम्हाला फक्त
चालेल विचार करतो आम्ही कोणतं घ्यायचं आणि तूम्हाला कळवतो
चालतंय
तुमचा ऍड्रेस स उ्या मला व्हॉट्सअप किंवा टेक्स्ट ला टाकून ठेवा
हो हो व्हॉट्सअपला पाठवतो की ठीक आहे. हम् तुम्ही काय सिलेक्ट करून घ्या तिथे येऊन जास्त भांडी झाली तुम्हाला जेवढे नेतायतयं जे अर्जंट आहे ते घेऊन जा बाकी सगळं आम्ही घरपोच करू आणि स्वतः आता येऊन सिलेक्ट करून थोड्या घेऊन जाऊन थोडं ठेवला तर तुम्हाला घरपोच डिलिव्हरी फ्री मध्ये मिळणार आणि त्यावर ऑफर म्हणून आणि फर्स्ट टाइम खरेदी केली म्हणून तुम्हाला आमच्याकडून काय गिफ्टही देतील हम्म
येऊन जात ना दोन दिवसात
हम्
शॉप वर कोण तुम्हीच असता दुसरं कोण नसतं
सोबत असत्यात पप्पा असत्यात मी असतोय, मी जास्त करून फिरतीवर असतोय माझा दुसरा जॉब पण आहे आणि आपली डिलिव्हरी कॅश म्हणजे सध्या होम डिलिवी जी आहे ती अ